हॅलो येतोय ना आवाज.
हो येतोय, आताच व्यवस्थित येतोय.
हो का हा हा,, नाही रेंजमध्येच आहे मी, बोल. काय म्हणते मग, पिक्चर बघायला आवडता का चित्रपट?
हो आवडता.
ह् कुठली, म्हणजे मराठी, हिंदी,
मला खूप खूप मला मराठी आवडता, पण खूप पण जास्त नाही आवडत, मला मोजके आवडत, तुम्हाला आवडता का?
मराठी हो,, मला कॉमेडी आवडतं जास्त करून.
हो, सांगा मग एखाद्या चित्रपटाबद्दल.
आता लक्ष्मीकांत बेर्डेचेच नाही का, झपाटलेला पिक्चर. हम्म, बघितलंय का, नाही का, भारी आहेेतो असं कॉमेडी म्हणजे एकदम त्याच्यात काय नाही अस अं चोर वगैरे असतात, गुंड वगैरे असतात जे त्यांना त्रास देता वगैरे, त्याच्यावरती चित्रपटात आहे म्हणजे अस त्याला काही मिनींग नाही ये वेगळं, फक्त एक एन्जॉय एक कॉमेडी शो म्हणून असं, असं चित्रपट झपटलेला वगैरे असं
हो हो.
अजून एक पछाडलेला आहे, तो याचा नाही का, विंचू तात्याचा पिक्चर आहे. ते एक असे भावलं असतं, त्या भावल्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे च भूत असतं. म्हणजे ते, तो एक गुंडा असतो त्या गुंडाला एका बाबांनी शाप दिलेला असतो, अं का तू या बावल्याच्या रूपातच राहशील म्हणून असं.
हा हा.
नेमकं तो असं, फिरत अस आणि त्याला हे पण सांगितलेल असंत तु ज्या व्यक्तीच्या छातीवर हात ठेवून तीन वेळेस ओम बट स्वा हा ओम बट स्वा म्हणशील ना, मग तुझी आत्मा त्याच्यात जाईल, असं त्याला सांगितलेलं असतं, आणि तू परत तू माणसाच्या रूप पात येशील असं,, मग तो शोधत त्याला असं कोणी भेटतच नाही का अशी व्यक्ती का जवळ एकदम आपण त्याच्या छातीवर हात ठेवू आणि मग बोलू म्हणून, नेमकं त्याच्या हातात लक्ष्मीकांत बेर्डे असतो ना, तो लागतो. नाही म्हनजे त्याच्याकडे तो भावला येतो, तो पण त्याच्या मैत्रिणीनी पाठवलेला असतो अमेरिकेहून. मग तो अमेरिकेवरनं तर त्याला खूप आवडतं, त्याची आई तरी ओरडते, काय असं भावलाय असा भूतासारखा वगैरे मग तो नेमका कपाटात ठेवतो, तो कपाटातून डायरेक्ट बाहेर येतो, मग त्याला परत विचारतो हा बाहेर कस काय आला? परतो कपाटात ठेवून ज असं दोन एक वेळेस होऊन जातं, नंतर तरी त्याला समज नाही काहीच का याच्यामध्ये काहीतरी आहे या भावल्यामध्ये, त्याच्यानंतर देऊन जात तर त्याच्यानंतर मग खूप वेळेस त्रास देतो तो भावला, आणि नंतर एकदा डायरेक्ट त्याला कधी समजत का तो जेव्हा त्याच्या अंगावर पडतो झोपलेलं असत मग तेव्हा म्हणत असतो, ना ओम भट स्वाहा ओम भट स्वाहा, त्याला अचानक जाग येत त्याच्या तोंडा समोरच तो बोलत असतो, मग तो तर तू बोलतोय का, तू कोण आहे असं तसं विचारतो, मग तेव्हा तो त्याची माहिती सांगतो असं असं. मग तो खूप घाबरतो ना लक्ष्मीकांत बेर्डे तो पळतो तिथून पण तरी पण नाहीच ऐकत नाहीच ऐकत. शेवटी करतोच ते म्हणजे लक्ष्याचा आत्मा त्याच्यामध्ये जातो. अ त्या भावल्यामध्ये भावल्याचा आ- -त्मा जो गुंडा असतो ना जो चोर वगैरे तो लक्ष्मीकांत बेर्डे मध्ये जातो. असं होऊन जातं. लक्ष्मीकांत बेर्डे वेगळ्याच जस गुंडाप्रमाणे वागतो हा भावला त्याच्यात असतो मग त्याचे मित्र मैत्रीणी जे महेश कोठारे वगैरे असतात ना ते खूप हे करतात त्याला मग तो असं काय वागतोय असं तो खूप भावला सांगायचा प्रयत्न करतो का मी मीच आहे तो लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे जसं मी लक्ष्या आहे मी लक्ष्या आहे पण कोणीच तेच ऐकत नाही मग नंतर ते शेवट समजत ते अस मग खूप मोठी स्टोरी ती हा पिक्चरची पण मराठी पिक्चर छान असतात पण ते कॉमेडी पाहिजे आणखी माहेरची साडी बघितलाय का तो पण किती गाजलेला पिक्चर
तो खूप दिवसापूर्वी बघितलेला आता एवढ्यात निट आठवत
नाही आता एवढ्यात तर नाही पण मग जेव्हा खूप आपण लहान होतो त्यावेळेसच त्यावेळेस खूप गाजलेला पिक्चर तेव्हा आपण काय माहेर- -ची साडी म्हणजे अ अलका कुबल असते त्याच्यात अजिंक्य देव असतो आणि अ अजिं- -क्य देव आणि म्हणजे अलका कुबल चा चे वडील ना विक्रम गोखले असतात. आणि त्यांची बायको ना सुलोचना नाही कोणीतरी आहे एक हिरोईन. त्यांच्या सोबतची मग त्यांना नेमकी मुलगी होती आणि मुलगी झाल्यानंतर मग हा ही वारते ती आई समजा तिची मग तिच्या वडिलांना काय वाट- -त का ही जन्माला आली त्याच्यानंतरच माझी बायको गेली असं मग तिथं बाबा सन्नाद ते ते अलका कुबलला ना हेच मानतात चांगली नाही तू कारण ती जन्माला आली वगैरे अशी खूप मराठी शब्द असे काय काय घाणेरड्या शिव्या वगैरे बोलतात तिला आणि तिला आजिबात तीच तोंडच पाहणार नाही म्हणे असे बघतात मग तिचा सांभाळणारी आजी त्यांच्या घरात कामवाली बाई असते ना ती एक आजी म्हणून खूप फेमस हिरोईन आहे ती पण अ ती सांभाळते अलका कुबलला लहानची मोठी तीच करते मग जेव्हा लग्न अस- -त ना तिचं अलका कुबलच मग तेव्हा ती माहेर साडी म्हणून साडी देत नाही म्हणजे काहीच नाही करत ते तेवढी शेवटी निघून आणि तो लग्न दुसरं करतो ना ते लग्न दुसरे केल्यानंतर त्याला एक मुलगा होतो आणि तो असतो अजिंक्य देव आणि मग हिचा भाऊ असतो तो सख्खा म्हणजे काय म्हणतात त्याला सावत्र भाऊ असतो सख्खा पण मग त्याची आई जी सावत्र ती आई ना खूप त्रास देते तिला मग हिच लग्न करून देती वगैरे असं आणि नेमकी अशा व्यक्ती अशी सासू भेटते तिला एवढी डेंजर का ती खूप छळ करते तिचां असं आणि जेव्हा ती राखी बांधती ना रक्षाबंधनला बोलवतो तो राखी बांधती म नेमक अजिंक्य देव गाडीवरन जातो तर त्याचा ऍक्सिडेंट होतो त्याचा नेमका एक हात तुटतो. तुटतो तो डावा हात तुटतो उजवा नाही तुटत मग ती तू कांरटी आहेस तुझ्यामुळेच माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला तू राखी बांधली त्याला असं तसं वगैरे तिचा भाऊ अजिंक्य चांगला असतो तो तिला म्हणतो आई म्हणते सावत्र आई सख्खी सावत्र आई तिची म्हणती तू तू चांगली नाही म्हणे तू माझ्या मुलाला राखी बांधली त्याच्यामुळे नाही का त्याचा हात तुटला म्हणे त्याच्यामध्ये एक्सिडेंट झाला वगैरे मग तो भाऊ लगेच त्याच्या समोर आई समोर म्हणतो आई. असं नाही म्हणे उलट माझी ताईडी खूप नशिबवान आहे का मी तिने मला ज्या हातात राखी. बांधली ना तो हात माझा तसाच राहिला तुटला नाही उलट माझ. डावा हात गेला उलट मी माझ्या तायडीकडून दोन्ही पण हाता राखी बांधायला पाहिजे होती तर माझे दोन्ही हात वाचले असते. असं म्हणतो तो. त्याची आई मग गप्प बसते असं निघून जाते आणि तिचा जेव्हा जेव्हा तिचे वडील समोर यायचे ना ती पटकन इकडं साईड ला होऊन जायची कारण त्यांनी शब्द शपथ घेतली होती कि मी हिच तोंडच पाहणार नाही वगैरे म्हणून अस आणि नंतर तिच्या एवढी ती का तिचं तिच्या वडिलांना, असंच जंगलामध्ये, नंतर ती स्टोरी मधली नाही एवढी लक्षात, पन णंतर तो खूप भटक. तो इकड तिकड, जंगलामध्ये इकडं तिकड आणि तो दाडी वाढलेली. विक्रम गोखलेची, म्हणजे खूप बार बादी झालेली असती नंतर, नाही का. ती गेल्यानंतर अलका कुबलचं लग्न होतं ती गेल्यानंतर मग कोणी कोणामध्ये नसतं, मग ही पण अलका कुबल पण सापडत नाही, तो अजिंक्य देव पण दुसरीकडं च. असतो, तिच्या आईनी सगळा खेळ करून दिलेला असतो. मग एक दिवस नेमकं हिला खूप छळ करता, आणि अ हिला विहिरीत लोटून देत. त्याच्यातून, मग ती मरती ती विहिरीत लोट. त ना, ती मरती सासू, सासूच लोटून देते, नेमकं तिला बाळ होणार असतं नाही का. नाही, बाळ होणार नाही, बाळ पण झालेला असतं वाटत तिला, असं काहीतरी. पण मग लोटल्यानंतर ती मरती मग, तिला मारून टाकते ती लोटून, असं, आणि मग जेव्हा तिची अऽ मौत असते नाही का, म्हणतात तेऽ त्या याच्यावर लाकडांवर वगैरे ठेवता, तेव्हा नाही का, अंऽलाकड वगैरे. तोडून द्यायचं काम तो बापच करतो, आणि नेमकी साडी वगैरे काहीच राहत नाही ना, तर, तिच्या अंगावर आसं काहीतरी टाकलेलं असतं, तर ते नेमकं उडतं, मग हा लांबून नेमकं बघतो ती ये म्हणून, मग तेव्हा समजतं का मुलगी होती आपली, वगैरे अस. तर तिने कोणासाठी जीव दिला असं काहीतरीऽ तिच्या भावासाठीच म्हणजे मुलासाठी का काहीतरीच, भावासाठी अजिंक्य देेवासाठीच, तिने काहीतिरी केलेलं असतं, आसं,
हो,
असं समजत, मग तो खूप हे करतो, रडतो, विक्रम गोखले, मग मायरची साडी आता कोणती देऊ मग, खूप रडतो तो, आता माझ्याकड तर काहीच नवे नवं काहीच कपडा नाही, आता मी काय घेऊ वगैरे, मग त्याच्या अंगावर जे उपरण असतं ना, गळ्यात टाकलेलं. मग तो तिच्या अंगावर टाकून देतो. मग तो म्हणतो तिला, काही शेवटचे माझे मायेरची साडी म्हणे, मी तुझं तोंड बघितलं नाही, किंवा असंऽ केलं नाही, तस केलं नाही. म्ह शेवट खूप इमोशनल, म्हणजे तो खूप इमोशनल पिक्चर आहे, सगळे म्हणजेऽ एवढा गाजला होता तेव्हाऽ थिएटर मध्ये झालेलं, थिएटरमध्ये इतके लोकं, हम्म, खूप रडायच्या बाईकाऽ का खुप रडायच्या, माहेरची साडी अस, मायेरचीऽ साडी म्हणून ते एवढं एवढंस दुपतं त्याच्या, दुपटं आणि काय म्हणतात त्याला, उपर न तिच्या अंगावर टाकऽ तो वगैरे, असं दाखवले, खूप भारी आहे तो पिक्चर. पण मायेरची साडी.
हो ना, तू ह, तो बघितलाय का? अ तारे जमीन पर.
तारे जमीन पर,,, नाही, एवढा नाही नाही बघितलेला नाही मी.
नाही का, मी जेव्हा पाचवी सावीला होते, न तेव्हा आम्हाला तो शाळेत दाखवला होता. तर, म्हणजे एक मुलगा असतो, आणि त्याच्या आई वडील. दोघं पण जॉबला असतात, आणि त्यांच्या- बाऊल्या उलट्या असता म्हणजे ज जे काही बघल ना तो, तर त्याला ते उलट्या प्रकारे दिसत. दिसतं असत, आणि- टिचर पण त्याला, शाळेत कस याला उलटं दिसतो, तर त्याला- उलट्या बावल्या म्हटलं उलटच दिसणार ना, तो टीचर पण हो. टीचर पण मग शाळेत गेला का तो, टीचर पण त्याला वेगळे म्हणजेऽ इतरां, इतर मुलांपेक्षा त्याला वेग वेगळी वागणूक द्यायचे. म्हणायचे तू असाचचे तू तसाचचे. की तुला काहीच येत नाही, पण त्याला ते उलट दिसायचं ना तो ते हुबेहुब रंगवायचा. प्रयत्न करत राहायचा नंतर मग त्याच्या आई त्याला- असं खूप जीव तोडून शिकवायची की, असं कर तसं कर हे तिला माहित होतं की आपल्या मुलांना. उलट्या बावल्याये नंतर मग त्याचे आई वडील काय करता त्याला होस्टेलवर टाकता. म होस्टेल वर पण तो काय करतो अ शाळेत रेग्युलर जाय- चा नाही त्याला त्याची आई खूप आठवण यायची. तर खूप रडायचा तो नंतर मग, त्याच्या टीचरांनी त्याला समजवलं त्याला शाळेत घेऊन जायला लागले आणि म ती, ते बनतो, म्हणजे उलट्याच प्रकारे, त्याला चित्र जेव्हा काढायचे ना तो उलट्या प्रकारे काढायचा, तो रंगवायचा. तर मग एका टीचरां नी की समजलं, की याच्या उलट्या बावल्याय, नंतर त्या त्यालाऽ त्याच्या जवळ येऊन त्याला सगळं समजून सांगायला लागले, की नाही बाबा हे असं- त तिथ असं नंतर मग त्यांची एक कोणती तरी हे झालं. चित्रकला स्पर्धा होती, तेव्हा त्याच्या टीचरांना माहित होत - त की हा हुबेहुब चित्र काढू शकतो. नंतर बाकी, सगळ्या पोरांना त्यांनी वेगळे चित्र दिले. आणि याला- उलट चित्र दिलं त्यांनी ते सरळ हो, सरळ काढलं, इतके हुबेहुब म्हणजे अ हजार दोन हजार - तर मुलांमध्ये त्याच चित्र ते एक नंबर होते. त्याचा मंग त्यांचे- चित्रामध्ये एक नंबर आला. मंग तेव्हा पा- सुन ते तेव्हापासुन तो अस फेमस होत चालला. मग त्याच सगळं- त्यांचं काय प्रॉब्लेम आहे, त्याने तो इतरांना सांगितला शाळेत सांगितला. मग त्याच्या आई वडिलांना फोन केला तिथून त्या हॉस- चल वरून ते आले हो चालेल, चालेल हो.
हम्म.
ह.